हॅलो?
हा, बोला की मॅडम.
हा, बोलाकी, जेवण तेन झालं?
हा, होय झालं. तुमचं?
हा, झालं बघा आमचं, आमचं आता अडीच तीन वाजता चहाचं टायमिंग होतंय बघा.
होय का? म्हणजे जेवण सकाळी लवकर
होय, जेवण सकाळी काय नाश्ता तेन नसत, दहा वाजता जेवायचं पोट भरून. तिथं पुढं माणसं शेताकडे तेन जात्यात, त्याच्यामुळे येऊन आणि मग चहा नाश्ता, आणि कोण चार वाजता जर भात खात
खात्यात, संध्याकाळ आणि साडेसात, आठ वाजता जेवायचं.
हा हा हा.
हा.
चालते की, ते नवा तुमच्याकड नाही, सकाळचा नाश्ता, चहा, चपाती, खाल तर खात्यात मुलं.
हा.
आणि नाही तर मग, नाष्टा नाही, सकाळी अकरा वाजता जेवत्यात सगळेच.
हा हा, तेच सांगालोय, त्या नाश्त्यान भूक मोड हो त्या, पोट भरून जेवलेलंच चांगलं.
होय, आणि तर शाळा सुरू झाल्या त्या पोरग्याचे नऊ वाजताच क्लास असत्यात. मग नाश्ता करणार कधी? जेवणार कधी? त्यापेक्षा सरळ जेवूनच जातोय, अस आहे तेच.
काय नाश्त्याच हाय सांगा, कधीतरी हौसन खालेल चांगलं, दररोज नाश्ता चांगला नाही. ते निम्म्या पोटावर ओ
होय, भूक पण मोडत्या. मग एकदा नाश्त्या केल्यावर, मग बारा एक वाजेपर्यंत भूक लागत नाही.
लागत नाही, होय.
मग ते जेवणाचं टायमिंग पण पुढ जातय, सग पोटच बिघडतय, आणि
काय विचारत होतासा तुम्ही?
हा, म तुमच्याकडं ते ज बांधकाम कामगाराच्या स्कीम तेन चालू आहे काय?
होय, ब बांधकाम कामगारच आहेच स्कीमा, ते मी पण केलं नाही, आता आमच मि टर, सेंटरिंग काम करत असून आमचं मिस्टरांचं नाही बघा, आता मी करणार आहे माझ्या नावावर.
का मग, मिस्टरांच्या नावावर करा की पहिला.
कायच करत नाहीत आमचा मिस्टर, नको म्हणत्यात काय आम्हाला, तर सगळ्या लोकांनी केले.
होईच की.
ते आता करायच म्हणतोय मुलांना ते पुढं बरं पडतय ओ मुलां
अ होय त्याच्यावर स्कॉलरशिप लय मिळते त्याच्यावर.
होय तुम्ही केलायसा?
होय आमच्या मिस्टरांचं केले की आमच्या मिस्टरांच तर ह्याच्यातच केले. कामावरच करून दे सर्विस हे .
होय.
हम्म.
हम्म हम्म मी करणार आहे आता बघा तर बघ तू ह्या महिन्यात गेलो ते बाहेरल्या गावात असल्यामुळे जाऊन भेटून कराय लागते वो ते.
तिथं नाही काय जवळपास कोणाच कोण करत नाहीत का?
अ येत्यात कोण कोण असं गॅरंटीच करणार त्यांच्याकडेच हे करायला पाहिजे. ते एकेकांचं कस झालय गावातले एक दोघ जण करतात काय खरं आता माझं एक त्याला कागद दिलीत देऊन सहा महिने झाले त्याना अजून ते कागद दिलेत का फक्त विचारते ओ टी पी आला तुम्हाला? ओ टी पी आता याला दिलाय का नाही त्याचं .
अरे बाप रे.
मग आता ना ते कुठेतरी चांगल्या ठिकाणीच गॅरंटी आणि त्या जस म्हणजे ते अ हे हाय मांढरे गाव म्हणून ह
बर.
ते काय म्हणत की महा ई सेवा केंद्र ना.
महा ई सेवा केंद्रात नाही ते एजंटच असतात कि हो.
हो त्यांनी पण करतात ते महा ई सेवा केंद्रच हाय सोडा बाकी सगळे दाख
बहुतेक जे एजंट असतात माणसं त्या करणारी त्यांच्याकडे जायच असतात ई सेवा केंद्रात नाही ओ करत.
माझ्या माहिती नुसार तर ते ई सेवा केंद्रात करत नाहीत.
नाही काय?
हा हा.
ते मला म्हटलेलेत ना आम्ही करतोय म्हणून म्हणजे त्यांच स्टेटस मला दिसतेत ओ.
होय का.
हा.
म दुसऱ्या कोणा तर माने विचारी एजंट अस त्यात सोडा ते हो एजेंटनाच हे करून कराय लागते ते. हा मग तुम्हाला त्याची भांड्याची पेटी ते न मिळाली?
होय भांड्याचा सेट मिळालाय पेटी नाही मिळाली अजून.
ते भांड्याच सेट कने ठेवला असल तर वापराय काढा.
म्हणजे?
म्हणजे कनी आमच्या मम्मीने आता मम- मम्मीचे पण भांडी भरपूर आहेत ओ. आणि ते कसं सारख भांडी घासायला पण मिळतं नाहीत मग ठेवल्यात ठेवलेली पातली ती स्टीलची जाड वा त्यात का नाही सगळ्या पातळ्यांना असा चिरा पडल्या आ ओ ठेवलेल्या पातिल्याना नवीन.
काय सांगाला?
होय होय अशा बऱ्याच जणांना म्हणजे हे हाय ती काय स्टील प्युअर स्टील नाय ती लोखंडी हेत अशी भांडी म्हणतात बाई
होय का वरन काय तरी असणार को कोटिंग केलेलं
हा म त्याच्यामुळ क नाय ते वापरायच काढा वापरून तरी बांधून ठेवून भांडी बादहोण्यापेक्षा
बरं झालं सांगितलं मी पण ठेवल्यातस
होय उगच कशाला हे हायच हेच घासायच होईत नाय सारखं
होय ते पण हाय म्हणून तर ठेवलय. घुरळा बसतोय वर हो ठेवल्यावर जास्तीच
आमच्याकड पण इकडं लाल माती त्याच्यामुळ भांडे रस्त्यावर रोडला घर हाय. महिन्याला घासतोय तरी लाल भडक अशी भांडी दिस तात लाल माती ये ना इकडं त्याच्यामुळं होय बऱ्याच जणांच्या त तक्रार ऐकली आमच्या पण दिरांच्या नावावर मिळाल्यात ती ठेवलेली आम्ही पण आता काढणार ये. हे आपली बाकीची ठेवा वापरते आणि चांगली ठेवा आणि तीच अगोदर काढा भांडी
बरं झालं सांगितलं आता घासलोय ते आता परत डब्यात भरत नाय ते आता परत लावतोच बघ
हा हा बघा काढून बघा ती काय पीवर एवढी
ते डबे पाट त्याने काय काय ते काढा वापरून तरी बाहेर येऊद्यात. आणि जाड किती हायत बघितलासा का एकदम माणसांना वाटावं होय होय दृष्ट लागायसारखी
हो खरंच की लय छान वाटतात भांडी प्लेटा पण कि ती येत छान आणि असं ही माया लक्षातच आलं नाही.
ते मी मला पण एक दोघांन सांगून पटलं नव्हत समस म्हणत होतीत. आमचे सासरेच आम्हाला म्हणत होते ते नाही हे करू नका भांडी लवकर देतील म्हटंल तशी कशी देतील आम्हाला आणि ते खरंच आता आमच्या मम्मीची झाल्यात बघा मम्मी स्वतः सांगत होती आम्हाला
मला अजून प्लेटी मिळाल्या नाही पेटीत काय पण हाय काय प्रॉब्लेम
अ पेटीच काय नाय सोडा पेटीला काय आपली सटई वगैरे काय काय हेच मिळतय आता आमच्या दादाला जी पेटी मिळाल्या क नी त्यात अशी वेगळ्या पद्धतीच काय काय हाय मी काय म्हणजे बघाय नाय आजी आमच्या व्हिडिओ कॉलमध्ये दाखवत होती खरं मला एवढं दिसलं नाय. आता ते कायतरी स्टीलच त्याला पाण्याचे ते काय असतय पाणी प्यायच ते
जग जग
जग न मोठं अ फिल टर फिल्टर हा तसल त्याच्या पेटी सोबत मिळतय.
हा हा हा
आता काय वेगळं वेगळ मिळतंय ते खरं केलेलं चांगलं आमच्या इथ हारळे गाव म्हणून हाय काय
हा
या बहिनीच कनी एकट्याच लग्न झालंय तिझ्या मुलग्याचं एकट्याच व्हायचय तरी पण ती दोघंपण शिक काल तस तिनं कनंय कस फॉर्म भरलत बारावीस असा हाय म्हणून ते दोन्ही मुलानं त्या नाव क नाय चाळीस चाळीस हजार जमा झालेत.
नाय नाय असं होत नाही.
फिरक केली ती स्वतः सांगत होती अहो. म्हणजे रिझल्ट बारावीचा त्यां असं लागल्या वर
म्हणजे का सांगू काय तुम्हाला? स्कॉलर शिप मिळत्या, पण त्यांना ज कागपत्र द्यायला लागतात नाही. ते चालू वर्षाची द्याय लागतात. आता म्हणजे ती शाळेत ना आणाय लागतात. ती बोनाफड आणतोय ना आपण. हा मुलगा आमच्या श वर्गात शाळेत शिकत आहे असं सही शिक्यान. मुख्याध्यापकांच आणाय लागतंय.
म तिची मुलं काय लई मोठी नाही सोडा. लहान वयात च एका मुलग्याच लवमॉरेज झाल. शाळा शिकता शिकताच.
हा मग काय त्यांच शिक्षण चालू पण असणार हो. जेवढं आपण शिकतो. तेवढी स्कॉलरशिप मिळते आपल्याला.
हा मग त्याची बारावी झाली असं दाखवलं असेल त्याने. तिनं.
हा मग त्याटलेली वगैरे आले असेल ओ.
हा मग तिन काय केलं तिचं. दोन्ही मुलांनी कणे त मी घरला नेले नाही ते पैसे. काढलं अकाउंट वरलं पैशां ति लाललंच एक तर आंचा जरना तोळाव. बघा. एक टोळ्याच नेकलेस त्याला फॅशनेबल असं करून घटलं. ते दाखवत होती ना आम्हाला.
बरं झाले की म ह.
ह केला तर होतोय फायदा पण जरा धडपडाय लागतेय हो कागदपत्र करून कराय लागते. आमच मिस्टर कधी काय काय करत नाही आओ. पहिल्या ज पहिल्या मुलाच्या डिलेवर्हरीला काहीतरी पाच हजार मिळतात बघा.
हा ते पण नाही मिळाले?
ते माध्यमवला नको. आम्हाला सरकारचं काय नको. पण कागदपत्रच द्यायला तयार नाही. शेवटी आमच्या दीराण धडपडून ते कागदपत्र हे करून दिलं. म ते दोन वेळा जरा जरा करुण पैसे आले.
ह.
आता माणूस कसा आपला फायदा होईल ते बगते खते. पण नवरा नाही आमचा त्या मापाचा.
नको म्हणत्यात. काय खरं कसं आता, ज्या सुविधा आल्या ते घ्यायलाच पाहिजेत नाही.
होयच की, घेयलाच तेवढ्या साठी माग कसाल राहायच. आपल्या मुलांना उपयोग होतेच की.
व्हय. आता सुविधा चांगल्या आल्यात नाही. नाही त
काय म्हणला?
आता आणि मुलींना त्या सुविधा चांगल्या आल्यात हो. मुलगी जन्मल्यावर किती एक किती लाख रुपये मिळतेय ते?
त्याला पण अटीयेत ओ. दोन हजार हा दोन हजार स सोळाच्या नंतरच्या मुलांसाठी आहेत.
हा म्हणजे आत्ता जन्माला येणाऱ्या मुलींसाठी ते.
चार पाच वर्ष ज्या मुली येत न म्हणजे दहा वर्षच्याआतल्या त्यांच्यासाठी ते लेकलाड ती योजना. एक लाख रुपये मिळणार.
हा हा. मध्ये, मध्ये जे आमच्या सी, पी, आर ज कोल्हापूरमध्ये पण झालेत. मुलगी झाली की सोन्याची अंगठी अस देऊन सत्कार करत होते. लहान मुलगी ला होय आता ह्या दोन, चार महिन्याच्या माघच बघा ते. हॉस्पिटलमध्ये त्या एका लेडीजचा काल करत होते मुलगी झाली म्हणून त्या मुलगीची हात आंगठी घालत होतेत. गुच्छ देऊन अन सत्कार केलता.
चांगल आहे घर.
होय.
ते जे सॉल्युशन मिळते पण ते खरे, खरे कागदपत्र पण द्यायला लागतात चालू वर्षाचे त्यांनी सगळेजण पळताडनी केल्याशिवाय कसे पैसे देतीलतील आपल्याला.
होय, होय सरकार पण हे असते नाही?
हो.
हम्म.
हुशार होती एजंट लोक असतात त्यांना पण कमिशन द्यायला त्यानी पैसे घेतात होय का एक मिनट बघितलं नाही मी करते काय
हा करा